हॅलो
हा बोला
काय चाललंय
काय नाही बगा आता हे चहा पीत बसले बघ
ह् चहा काय अजून आता येणाऱ्या महिन्या भऱ्यात जेवन झालं फोन नाही फोन तर लावूया
होय होय मी पण करणार होते तर काय हिकडं तिकडं मुलांच्या ह्याच्यात झालंच नाही मला पण
होय होय होय अधिक वाण दिला मम्मी ना होय तू पण केली आशील मम्मीला
होय होय केली की
हम्म
मी पण केले मम्मी पण
होय तची बाळाची पाय धुतली मुलीचे
होय धुतले कि ते पण कालच केले गडबडीनं अचानक म्हटलं करून टाकूया अमोशा लागायच्या आधी
होय की होय
हम्म
तसं आपल्या आपल्या सदर मुलांना आपण संस्कार पण होतेत ना की बाबा आपली आईला न असं केली होती की असं कळतय ना मुलांना
होय होय कळतय नायत
हम्म जरी लहान असलं तरी थोडं फार तरी आठ होतय मोठ हा आईने मला गेल्या वर्षी केलती
होय होय केली होती त्यांना उद्या मोठ्या झाल्यावर तरी कळत आणि त्यांना आठवणी पण राहतात
हम्म
तुम्ही कधी आलाय फिरायला मग
आ
तुम्ही केला काय नाही म्हणलं.
मी केलं की आता मी करून आठ दहा दिवसन गेले तिकडे आमच्या गावालाच केलेलं मग परत तिकडे मुलीकडे असते मुली न ते म्हण पण आईला साडे ते दक ते केले परत ना तर कुमार का पण केलं मी आमच्या तिकडेच बोलत जावयाना आणि जे ना बोलवलेलं माझ्याकडें आणि तिथच ख जे मला वगैरे बोलवलेलं किती छान तेवढं ब का त्या नििमित्तानां सगळेजण येतेत ना ग
हो एकत्र येतात त्यासाठी जर केलेला आहे सगळ दुसरं काय नसतंय त्याचा
बोलवलेला पहिला त्यान केला मग नंतर ना मग मी केला.
होय होय मी पण बघितलं सोडा त्यांच्या मी बघितलं सोडा स्टेटस ला पण काय विचारायला वेळ मिळाल नाही कुठे कुठे कुठे गेलता काय विचारलं वेळ नहीं
ह ते कसं तेव्हा गेलतो ना माहेरी मग त ते म्हणाल तेव्हाच म्हणाल तर आणि चर्जस रवा देणारे अधिक जावयाना वेळ नव्हता मग शेवटी आणि परत इकड आलो. भावानी फोन केला आणि परत माझे मुल वहिनी मी असा कसा? त्याच झाल्यावर म बहीण म्हणालती माझी एक, दोघ मिळून एकत्र करताल का? मग ते दोघं म्हण एकत्र म्हणजे मी तर इकडं जाय तिकड जायला पाहिजे नाही तर त्यो तर इकडे यायला पाहिजे, त्या पेक्षा म्हणलं जाऊदे तू तुझ्यात तुझ्या घरी तर मी माझ्या माझ्या त्यांना पण छान केला मस्त बोलून सगळं व्यवस्थित केला. हम्
हे काय नवीन काढलेत पण छान वाटतेय का तर सजावट करायचं.
हा ह सजावट निगाली सड पण आम्ही कस? आता आमच्या बाबांनी पण आम्हाला दिलं आमच्या कस त्या पद्धती त्या करतच. ते म्हातारे होऊ दे, आहे ते जावई असले तर जावयाना ते आमच्यात तस पहिलं करतोय आम्ही पण कस हे आता शो म्हणजे सगळ फुलाने सजवलं हे सगळ इंस्टावर, फेसबुक व बघून तर आपण पण हाऊस
करतो होय होय तेच घ सगळ्यांच बघून आपलं पण करावं असं वाटत
हावस आपण करायच
होय होय तसच होते की हम्म. मीण बघितलं सगळं छान केलत तुमच्या तिथं!
हम् हम ह.
तुमच्या पद्धतीनुसारच आता
हो सगळं व्यवस्थित केलं करते व्यवस्थित अगदी द्यायचं वान काय असत. ते तेच तीच पदार्थ दिवा, तांब्याचा दिवा त्याच्यावर झाकून द्यायचं. ते मंत्र म्हणायचं. होय आल्यावर पायधे व्हायचे कारण ते लक्ष्मीनारायण असते ना आ जावयाने म्हणजे आपल्या ति घरी लक्ष येणार आहे ना
हा हा
पायधुऊन त्यांच्या पायांची पूजा करून फुलं वगैरे होन सगळं व्यवस्थित दोघांना ओवाळून हात घेऊन ांंद आहे मझ मुलगा स वाते
होय होय हे तुमच्यात म्हणजे ते तुमत शिकवलंच जाते नाही लहान अस तुमच्या ती प्रता आहे त्यामुळे कस तुम्हाला जास्त माहित अस पण आता लोक पण सगळे
सगळेच तर राहिलेत आता हौसेला मोल नाही बघ पण जे काय करल ते सोडाय होय होय छान वाटतं सगळं
आता तर सगळ्या गोष्टीची हाऊस व्हायला बघा स सगळ्यांची लहान असल्या मुलांच्यापसनं मो त्यांच्या म्हातारी वयस्कर बायकांच्यात हम्म
होय होय
हम्
आणि तुमच्यात ते हे तरी पण करत्यात अधिक महिन्यात अ काय म्हणायचं ते अनारसे अजुन अजुन काय काय भरपूर पदार्थ करतात नाय तुमच्यात
कालच केले आम्ही अनारसे भर ते म्हणजे पीठ होतं म्हणजे घरात केलेलंच पीठ होतं तर तेज केलं
हा हा
त्याचाच मान असतो खरा आधिक
होय होय ते करत्यात सोडा पण तुमच्यात जास्त प प हे असतय नाय पदार्थ हम्
कोण खातय कोण खात नाही त्याच्यामुळ मग विचारून द्यायचं
हा हा
मग खात असलं तर बिलं बर हम्मणाय नाय हम्म
विचारून देऊन चांगलं
मी पण कस सोनपापडीच दिलं कारण अनारसे पहिल्यांदा उगी मान असतय म्हणून पहिल्या वेळेस मी अनारसे दिली आताच्या वेळेस मी सोनपापडी दिली
हा हा होय होय मुलं पण खात्यात, कारण अनारसे पहिल्यासारखे जास्त कोण खात नाही.
व्हय मी करतोय बाई दिवाळीत दरवेेळेस करतोय, कारण आमच्यात लक्ष्मीपू- पुज्याला अनारशेचा पहिला मान आहे, पहिला अनारसे.
हा हा
आपल्या आपल्या पद्धती असतेत, सोडाय कुठं पण जावा म. हं हं इकडच बघून बघून सगळं माहित झालय सोड - कालच पण मी नाही करत इकडच्या पद्धती आमच्या आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या काय पद्धती आमचं पण ते बेंदूर असतोय कनी बेंदूर आम्ही- करत नाही आम्ही श्रावणातल्या आमोश्याला जे पोळ असतो ना- तेव्हाच करतो आम्ही बैल- पोळा ते बेंद्राला नाही करत आम्ही काय. आम्ही काही इकडे राहणार नाही काय तिकडे जाणार त्यामुळे इकडची पद्धत आपण कशी करायची. आपल्या आपल्या पद्धती- करायची.
व्हय व्हय आपल्या आपल्या पद्धतीने राहिलेलं म्हणजे- तेवढं तिथलं पण आपल्याला इकडचं-
कस आपण किती जरी राहिलं तरी ते काय तिकडच येत- म्हणजे आपण इकड करणार आहोत.
होय होय तसच हुणार तिकडच्या सवयी विस- रुनपण चालणार नाही.
आणि खूप फरक आहे. आमच्या पद्धतीत तिकडच्या पद्धतीत.
होय होय खूप फरक आहे इकडचं तिकडचं.
तरी इकडच तरी आता झालीय आम्हाला सोड इकडच्या जेवणाची सवय. थोडाफार तरी बदल असा- वेगळ वेगळ-
व्हय व्हय तुमच्या हातच जरा- चटण्या वगैरे जास्त असता-
व्हय चटणी कोशंबिर मी- कुट लोणंच. पापड, लिंबू पहिला हो तर पातळ भाजी. गरगटा म्हणत्यात नव्ह तेला पात- तळ भाजी परत कोरडी, कोरडी भाजी असती. पुरणाची पोळी, वरण भात. चालेल आज दही भात. खूप प्रकारात होय भरपूर प्रकार पण छान वाटत सगळं. हो काय पण म्हणतू पण काहीजरी म्हण हम आम्हाला बाहेरच ते तिखट जेवण नाही आवडत. आमच्या आमच्या पद्धतीच कुठे गेले की जेवणाचं फार नियम आमचे. अस बाहेर कोण जेवायला बोलवलं की नाही तेन असं झणझणीत आमटी बीमटी केलेली आम्हाला आवडत नाय. केले आमचे. शरीराला आमची सवयच नाही पहिले पासून.
तेच की तुम्हाला जास्त तिकट वगैरे सवय नस
नाही नाही नाही असं चिंच गुळ घासलेलं किंवा गोड पदार्थ अस आम्हाला आवडत. हम हा हा. आणि ती शरीराला सवय झालेली असती ना ग मग. ते आम्हाला सहन होत नाही कुठं पित्तच होत, कुठं जळजळतं, पोट बिघडत असं होत.
जे सवय आहे तेच खाल्लेलं माणस चांगलं नाही तर जरा काही तर वेगळं बदल की त्रास व्हायला चालूच होतोय पित्ताचा. दा
पण आमचं जेवण कसं अस सात्विक असतं. दही दूध असतं, तूप असतं. सगळे डाळी असतेत, सगळे फळ असं वेगवेगळ्या भाज्या असतेत ते आता सगळ्यांच्यातच असतात सोड नाही असं नाही. पण आमचं जास्त असतात. बघ कोशिंबीर रोज करतेत, हं कोशिंबीर रोज करतेत. काकडी ही पौष्ट पौष्टिकच आहे ना शरीरा
होय, होय काकडी, कांदा, गाजर
कोशिंबिरी केली की कसं हे सगळं पोटात जात. कोण कस खायला बघत नाही. कोशिंबरीच्या नादान जा
हम्म.
आणि काय मग हाय बरं सगळं?
हाय, हाय बर आहे बघा. या कि मग आणि एकदा.
होय, होय येणार. माझ्या काल या चला म्हणालती. मग म्हंटल परत आणि तर पुढच्या वेळेस आले की येते, पुढच्या वेळेस आले की येते. त्यांना आता जाणार आहेत. थोड्या वेळानं त्यामुळं
हा, हा. तेच सााईशा हे तेन काय करायल्यात?
झोपल्यात दोघी पण. तिला जरा ताप आल्यासारखं झालंय शाळेतनं आल्यापासनं झोपली. आल्यावर जेवली पण नाही शाळेत झाल्यावर
हा, हा.
हूं पोरांची जरा वातावर बदललय वातावरण बदलायला लागले.
होय पाऊस पडतोय का काय काय माहित.
हा नाहीे की.
सारखं वातावरण हे येत एकदा वारं सुट
हा उकडायला लागलाय पण, आणि वारं सुटायला लागलाय. त्यामुळ पण नाही थंडी पण वाजती एकदमच आणि उकडतेय.
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.